काही कसं काय लागलं ग बाई. हॅलो,
हा बोला
कसं काय लागलं म्हंटलं?
लागल होत बरोबर
अण्णा नो कोण कोण हाय ऑफिसमध्ये तुमच्या?
ऑफिस मध्ये साहेब बसले
हम्म
बाकी गेले वसुली भरायला.
बर बर चांगलं हाय. आज तर आमच्या ऑफिसमध्ये कोणीच नाही आज आमच्या ऑफिसमधले सगळे गेले बाहेर.
बाहेर गेलेले काय पार्टी बिरटी होती का काय त्यांची वाली?
काय कोणाची पार्टी असेल काय नसेल कोणाला माहिती? मॅनेजर सर गेलेले आहेत आमचे पुण्याला. पुण्याला जायचं होतं म्हणून निघून गेले लवकर. ते बाकीचे गेलेले आहेत बोराडे शिरपूरला.
हा
हम्म
काय मग अजून काय म्हणत होते?
आमच्याकडे आता पाऊस चांगला पडला आज.
बाई ग, इकडं पाऊसच नाही, गरम हून राहिलं, कडक ऊन आहे.
थंडी गार हवा लागून राहिली.
मग, किती चांगला पाऊस पडला तर इकडे काय नाही गं बाई पाऊस.
आमची रुपा येतंय शाळेतून, फोन करते मम्मी पाऊस येतय. कपडे बिपडे काढायला सांग बाळ भावड्याला फोन केल हा, भावड्याला फोन केलाय बर का, म आता बरं झालं.
हा. काही खरं नसतं पावसाचं कधी येतो अन कधी जातो. मी रोज खिडकी लावून येते, आज एक खिडकी उघडी करून आली. म्हटलं जाऊ दे काय पाऊस येत नाही म्हटलं.
काय मग?
रात्री आरुने मावशीचा फोन
काय म्हणत होती?
नाही, किती दिवसापासून फोन केला नव्हता म्हणे.
बरं आठवण आली म्हणाव तुला.
तेच म्हणत होती. काही नाही म्हणे, आमच्या इकडं तर खूप पाऊस पडलात. पाच सहा पाऊस पडून गेला, थंडी गार, सकाळी बी थंडी वाजती अन् रात्री बी थंडी वाजती.
मग आमचे मंदाण्यामध्ये, शहाद्यामध्ये का बर ऊन आहे म्हणा? तुमच्या गावाला पाऊस आहे तर.
मी तेच म्हणत होते, आमच्या इकडं बी चांगलं ऊन पडू राहिलं आम्ही त बाई म्हणतं आता वरती झोपायचा प्रयत्न करतोय.
बरं बरं.
जावेन म्हणे तुम्ही झोपायला वरती
हम्म. साखरेवाली काय म्हणत होत?
साखरेवाली सांगत होती, जयदादा च आमंत्रण आलेले आहे पण सुट्टी नाहीये. काय करावा, काय नाही. म आता शनिवार, रविवार सुट्टी राहती तेव्हा जाऊन यायचं काय त्याच्यात.
त्याला नसते ना शनिवार, रविवार, त्याला पहिला शनिवारच सुट्टी असते फक्त महिन्याच्या
आमच्या तर सुट्टी राहती म्हणे सरांना, पण जयू दादाला सुट्टी राहत नाही.
हम्म तेच
जयू दादा आमचा बीजी माणूस आहे.
हा. सगळे बिझी लोक आहेत.
राजच राजच काय चाललं, राजवीर चाललंय म्हणे घरीच आहे सध्या अजून
हा बाई मका
ब काही कुठे जॉब वगैरे पाहा म्हणतोय. जॉब व्हा
फिल्ड तर अशी आहे की त्याला सहसा कुठे जॉब मिळनार नाही लवकर एकतर
जॉब म्हणे डीग्री पाहाता लोकं म्हणे. डिगऱ्या नाही अपूर्ण, अपूर्ण शिक्षण
हम्म हम्म.
जॉबच टेन्शन येतं
काय टेन्शन घ्यायचं म्हणा
तेच म्हणल
दुकान टाकून द्यायच अन चालू द्यायच न म्हणा.
दुकान वर करेल असं? जयू तरी कुठून बि निघून तुझ्या सारखा पण तो नाही हा बोलून चालून सगळ्यांना गप्पा गोष्टी करून घेतो तो व्यवस्थित हा सले देतो.
याला पण दोन तीन वर्ष बाहेर टाक टाकला ना शिकायला, समजायला काही नाही शिकला तो
नाही शिकत शिकणार पण नाही याला स्वतः ताची हामिेरगी हाये. झटाकटा बसलेला नाही न झटाकटा बसता तेव्हा लेकराची
त्याला अजून पैशांची कमतरता नाही. खाण्या- पिण्याची कमतरता नाही, कपड्यालत्याची कमतरता नाही. नाही यांना याला मस्त पैसे भेटले का चालला.
अंगावर पडलेलं नाही ना काही अजून
हो तेच तर, तसच आपल्या घरी पण आहे.
म?
आमची बाईला जर असं जटाकटा बसल्या असत्या न, मग तेव्हा समजलं असत.
हम्म. तुमच्या बाईला तर सगळं व्यवस्थित, आरामात, व्यवस्थित मिळालेलं आहे अक्षरशः काय किंमत राहणार आहे म त्याची?
हा, तेच त
असत बाई एकेकाचं नशिब मग काय? काढूनच येतात नशिब असंच म्हणता येईल, दुसरं काय म्हणता येईल?
नशिबच काढून येत ना. आपल्याला सासवा नशीब नाही. खटका खटाळ खटाखट, खटाखट जीथ बघावं तिथं ठोकरा बसल्या आपल्याला
हो नाहीतर काय मग? तरीबी कमीच आहे ते
तेस न
काय चालू आहे मग आजुन?
मग तुलाच एकटीला बसून दिलं का ऑफिस ला?
हा मग मलाच एकटीला बसवून दिलेलं आहे ना. काय करतील ते?
तू बी निघून जायच्य ना, फीलल्डच्य नाव करून घरी मस्त ना आराम करून घ्यायच
राहू दे ग बाई, काम किती पडलेले आहेत माझे एक तर डेटाचे!
डेटाच काम आहे?
मग आमचा मास्तर थोडीच करतो डेटाचं काम. सगळं माझ्या अंगावर ढकलवून देत तो त्यांचे फोन वर फोन चालतात. कॉल वर कॉल, व्हिडिओ कॉल, मॅ डम ऑनलाईन मिटिंग? डेटा झाला नाही झाला? चालू असत ते. आमचा मास्तर आंग काढून घेतो न कुठेतरी बाहेर निघून जातो
मग काय करणार एकट? मलाच तोंड द्याव लागतं सगळं. माला खुशाल अह मॅडम तुम्ही तुम्ही करून घ्या हा. मी आलोच ह. काम आहे पाच मिनिट, पाच मिनट सांग गून भाऊ तिथे अर्धा, पाऊण तास तिकडेच राहतो मग एक तर.
हा हा. नाटक बरोबर कर
आ एक नंबर नाटकं करता येतात. मग. आता मी म्हणजे आमच्या सगळ्या चौदा सी आर पी ना? चौदा सी आर पीन पैकी मी जवळपास सगळ्या अकरा बारा सी आर पीन साठी अ बारा सी आर पीनचा डेटा चेक केला मी, तर त्याच्यातला एकच व्यक्तीचा डेटा त्या सरांना चेक करायला दिला, तो पण नाही चेक केला त्यांनी.
काम कस चोरावं ते चांगलं माहिती राहत.
आणि आज सकाळी ते मेल टाकलेला होता त्यांनी, तिकडच्या लोकांनी, डेटावाल्यांनी लगेल माझ सकाळ म्हण बसून काय बोलतो म्हणे अ. बघितला का म्हणे त्याने रात्री तीन वाजेला मेल टाकलाय हा म्हटलं बघितलं एक तर. हो मने हे बघा मने. कसय म्हणे मी टाकतोय म्हणे ते म्हणे आता हा म्हटलं टाकतो. त किती टाकतो म्हटलं काही टाकलं नाही. शेवटी मी ते दोन वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं पुन्हा त्यांना मेलचा रिप्लाय केला. कि बाबा. आता आमच्याकडन डाटा सगळाा झालेला आहे आता काही क्युरी निघालीत आम्ही काय एक्सेप्ट करणार नाही. ट्रेनिंग द्या मला.
ह ह
ची आमच्या लोकांना ऍपच्या ट्रेनिंगची गरज आहे बाकी बघतच आहे मग. सगळं ते व्हिडिओ वगैरे प्रुफ सगळं काढून ते पाठवलं मी तर त्यांना मास्तर गेला बाहेर.
तुझा फोन वाजतोय का?
हम्म रूपा कर. त हा
हा मला बी पोण येत होता बाई बाईटीची चेन टाकलेली आहे. तिचा फोन येत होता चेन घ्यायला येण्यासाठी.
हा.
किती किती वीती घेतली ते जवानेची
अ नाही का ती मोडली थोडी मी पूर्ण नवीन केले ना.
नवीन केली. दहा ग्रमचे बसले.
हा.
हम
किती मध्ये बसले मग त पूर्ण
ती साडेतीीन पोणे चार पर्यंत बसली. बाईल म्हटलं दे गं थोडेसे पैसे ऐतं माय संपले म्हटलं. बाय म्हणे माझकडेच पैश नाही म्हणे.
दे ना म्हणा दोन एका आजार अस सांगायचं,
तेच सांगत होते. जेम ते माझकडे दोन हजार रुपये होतोय मला लक्षातच नाही राहिलं की व माझ्याकडे पैसे आहेत. क नाही हाला असो, ते माले मासरांना पैसे दिले होते ना सने पाच हजार म्हटलं ते देऊन देतील बे त्यांनी काही दिले नाही तर पैसे आणि मी त्या दिवशी तिची चेन पण टाकून आली, माझा काय राहिलेला बाजार होता तो पण करून आली एकतर ह, आणि त्याच्यामध्ये गेले व माझे दोन हजार रुपये खर्च होून, दोन अडीच हजार रुपये खर्च झाले राहिले अडीच हजार दोन दोन हजार रपये राहिले आता दोन हजार म तिची चेन सोडवू, मैना काढू का अजून घर मालकाला पैसे द्यायचे राहिले घर पाडायचे, ते देऊ, मला ते टेन्शन येऊन गेल एक तर आणि वापस सकाळी भावड्या फोन केला म्हणे पैसे बैसे आहेत का? म्हणे, तर मला लागून राहिले म्हणे, हजार रुपये खर्च करायला. दिले त्याला पण पाठवून. आता राहिले शेवटचे हजार रुपये मायकडे.
बस
ह मंग त्या चैनवाल्याला म्हणाच दोन, तीन तारीख पर्यंत थांब म्हणाव आता.
हा, तो तर काय थांबायला थांबून घेईल भौ एक तर, तसं काही नाही. बघू, मग आता एकतर काय दोन, तीन तारीख यावेेळेस आमचा लवकर नाही होणार. आमचा इनक्रीमेंटचा महिना राहील ना पुढचा. सात, आठ तारखेला पेमेंट होईल आमचं उलटो.
बरोबर.
मग इन्क्रिमेंटचा महिना राहतो आमचा जुलै.
जुलै महिन्यामध्ये वाढतेय का तुमच इन्क्रीमेंट?
हा, जुलैमध्ये वाढते ऑगस्टमध्ये देतात मग ते.
हा हा. अगस्टच्या पेमेंटमध्ये समजत बा ते काय किती वाढला? काय नाही?
हा, तसेय. आमचं पुढच्या महिन्यात पेमेंट लेटच होईल. अजून दुसरा मास्तर मेसेज टाकतो, मॅडम हजार रुपये लागताय द्या. मग म्हणलं माझ खातं खाली आहे, खाली म्हणलो माझं खातं आता.